नमस्कार हॅलो माझी आवाज येते तुम्हाला
हो येते येते कशा आहात.
कशा मी मी ठीक आहे तुम्ही कशा आहात.
विचारलेग करत जेवणग
हो झालं झालं तुमचं झालं.
झालं आमचं दुपारचं जेवण झालं पाण सायंकाळच चालू आहे आज सॅटरडे काहीतरी चटक पटक पाहिजे पोरांना
संध्याकाळचं आता.
मी आता चटक पटक बोलवते बघा तुझी आमची फेवरेट पाणीपुरी
हो छान मला पण खूप आवडते पाणीपुरी
तसं बाहेर ना बाहेरची नाहीच काम अशी वाटते ना तना वेगळाच वास येतो नाही का?
हो ते तर हायच. मला पण खूप आवडते पण कधी ना केलीच. मी घरी मला येतच नाही ना बनवता तर मी कधी केलीच नाही तुम्ही
अरे खूप सोपी आहे काही अवघड. अवघड नाहीये.
हो. का तेपुरी पण तुम्ही घरीच बनवता. का?
हो मी पुरी पण घरीच बनवते नाहीतर ते नसतात का डिमार्टला व पॅकेट भेटतात बघा ड्राय पुऱ्याचे
हो हो हो हो हो ते पॅकेट भेटत. फक्त त्या तळाच असतं.
हो ते आपल्या चांगल्या तेळामध्ये कळते घाणेरडे तेल खाण्यापेक्षा बर आहे ना आपलं हे
तुमची ना आवाज ना मला नीट नाहीय तुम्ही अ अ ते कापून कापून आवाज हा आता आली मला त हा हा ह ह आता आली आता आली.
तर मग तेच पाणीपुरीच बनवत होती सगळं तर बनवलं मी पण पुऱ्या जराच होत्या आता मी
हो अच्छा ते पाणी पण तुम्ही घरीच बनवता कसं पाणी कसं बनवलं तुम्ही
गोड पाणी पा पाणीते त तुम्ही कसालग
हो.
तुम्ही बोर्ड खाता र खात.
हॅलो.
बोळ तिकटच रााता म्हटलं.
हो तुम्ही फोन स्पीकर
नाही ग.
हो मला तुमची आवाज निट नाहीय. ते
एकच मिनिट म चेक करते वेट चालू असू द
हो हो हो.
हम हम. आता येतोय का?
हो आता खूप छान आवाज येते. पहिल्या ना मला ना असं ना. आवाज आता येत होता.
ठीक आहे ठीक आहे मी म्हणजे मी विचारत होते तुम्ही गोड पाणीच घेता पाणीपुरीत का तिखट पण घेता असं
त्यांना आता ना ना मी तर कधी केलीच ना मी बाहेरच खाते तर आमच्याकडे नाही एक नवीन आलय तो ना असं पाच तरीके च पाणी आणतो अथ ठेवत आपल्याकडे एक हो हो हो हो खूप आवत त्या पाणी अनेक अ हे त्याच लसूणचं पाणी लसूणच पा पुदिण्याच हो हो त तो मला खूप जास्तच आवडत तो म्हणून त्याच्याकडे जाते ना मल ते रोज रोज नाही जात महिन्यात एखादा गेला तर गेलो तर तिथेच मी जाते आणि तेच मी ते सगळ्यात लास्ट मी ते दे दोन पुरी खाते मी लसणसोबत
अच्छा अच्छा अच्छा बर बर बर बर नाही मी तेवढं काही बनवत नाही मी गोड पाणी आणि पुदिनच पाणी बनवते घरी
हो मुलं कुठं पितात सगळं पाणी नाही तर फक्त ते एक हाजमेदार पाणी असत ते गोड पाणी हो हो हजमावा तेच ते पाणी प त्यात मुलंत लहान मुलं
ह हो हो त्याच्यामुळे मी काय घरीच बनवायचं आपलं जेवढं खायचं तेवढं मन आता काय झालंय तीस रुपयाला पाच पाच पुरी झाल्यात बघ
हो तीस रुपये
हा मग त्याच्यामध्ये तुमचं घरी किती पोटबर मनसोक्त खाणं होतं न बाहेर जाऊन आणि त्यात ते पाणी कोणत युज करतात ते पण आपल्याला माहित नसत त्याच्यामुळे मी घरीच म्हणजे चालू केलं की बाबा घरीच खायचं कारण मोठा परिवार अस असल्या बाहेर जाऊन तर काही एवढे सगळे जाऊ पी शकत नाही
हो खाण्या होत तीस रुपयाची तीन पाणीपुरी केल्या खूप माग क त्यांनी ना महाग केले आमची आता हाय द दहा रुपयाची तीन पुरी भेटतात ते आता पुढचं माहिती नाही आता काय काय होतंय
कारण महागाही पण मी आधी ना अस रेडीमेड तळेले पॅकेट भेटायचे ना पुऱ्यांचे पाणीपुरी वाल्याजवळ ते आणत होते साठ रुपयाला शंभर पुऱ्या परत परत काय व्हाला त्या तेल न त्या बॅगला दिसाय लागल
हो ते तेल ख हो त जास्त हो आणि ते तेल कोण आहे कोणता आहेत आपल्याला काय माहिती
रियूज केलेला असू शकत आणि आपली मुलं पण खातात ना आपण एक ठीक आहे आपली हेल्थ झाली तर झाली खराब पण पोरांची कशी करू दे शकतात नाही का मग त्याच्यामुळे मी काय केलं मग कि घरीच बनवायच ते सिस्टिम केल कारण सगळेच लेकरं पाण्यासोबत खात नाहीत कोणाला सुखी लागते कुणी अशा नुसत साध्या पोहऱ्या खातात मीठ लावून चाट मसाला लावून आता मी पाणीपुरी केली की त्याच्यासोबत दहीपुरी पण करते मग जायला दही पुरी खायची ते खा आणि ज्याला पाणीपुरी खायची त्यान पाणीपुरी खा
आणि तुम्ही ते पाणी कसं बनवता गोड पाणी आणते हाजमा हा
अ चिंच भिजू घालायची चिंच. आणि गुळ ते भिजू घालून ठेवायचं थोडा वेळ अर्धा एक तास, ते भिजलं ना सगळं कुणी कुणी शिजून घेतं. आणि कुणी कुणी न शिजवताच म्हणजे, सर्व्ह करतं म्हणजे वाढतं देतं.
पण ते शिजलं असलं ते छान आहे ना सर्व आणि गुळ तुम्ही गुळ पण टाकत असाल.
हो गुळ आणि चिंच टाकते. थोडस लाल तिखट, चाट मसाला, अं काळा नमक म्हणजे का काळ मीठ. आणि आपला पाणीपुरी मसाला थोड टाकून शिजवायचं म्हणजे त्याला त्या पाण्याला वेगळी चमक येती
चमक हो
मग तसं बनवते पुदिण्याचं तर खूप सोपंच आहे
पुदिण्याचा अच्छा अच्छा
पुदिन्याच काय पुदिन्याचे पानं घ्यायची, कोथिंबीर घ्यायची, हिरवी मिरची घ्यायची, लसण, अद्रक. हे सगळं टाकून अं चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी आपल्याला जस ऍड करायचं तस, त्याच्यानंतर चाट मसाला टाकायचा थोडासा त्याच्यामध्ये
मग जेवढे मर्जी आहे तेवढं खावा काय
तर ना मुलं कस लहानी मुलं सुखी पुरी भरपूर खातात पण बाहेर ते बाहेर बाहेर पण खाऊ घालायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण ते चांगलं नसतं म्हणून नाही खाऊ घालायचं बाहेर.
हो माझी पण मुलगी आहे ना ती पण सुकीच पुऱ्या खाती ती मी पण असंच करणार आता पॅकेटच आणणार अन् आणि तिला तळवून देणार घरीच
हा घरीच तळून द्यायचे, आलू बॉइल करायचे आपले हरभरे असतात ना अं ते भिजू घालून ठेवायचे आणि दो बॉइल करून घ्यायचं ते एकत्र करायचं, आणि मीठ, मिरचू, कोथिंबीर, कांदा वगैरे टाकायचा चिरून त्यात. त्याच्या मध्ये ते स्टफिंग झालं त्याच्यामध्ये टाकायचा आणि पाणी तुम्ही च्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता कस पण
बरोबर आहे
त्याच्यामध्ये काय हेल्दी पण आपल्या शरीराला चांगलं न आणि पुऱ्या उरल्या तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हायजीन पण आहे आणि दुसऱ्या दिवशी पण तुम्ही खाऊ शकता आणखी दहीपुरी पाणीपुरी हे बघा रोजही खाल्ल तर पाणीपुरीन पोड भरत नाही. रोजही क्रेविंग होतीचय पाणीपुरी पाणीपुरी होतय कुठं दिसले तरी पाणीपुरी खावा वाटते मी त्याच्यामुळे मग घरी मन मन भरून खायची, महिनाभर खायची. मी गेल्या रविवारीच बनवली होती. पण मला दोन दिवसांपासून वाटलतं की पाणीपुरी खायची मी कालच म्हटलं मग घरी म्हटलं की मला
ह्याला पण ना हे सगळं बनवायला पण एक ना हिंमत पाहिजेल. की हा तर मी क बनवलं बनवाय मला बनवायचं तर मी बनवूनच राहणार. पण तरी म्या मी तर अशी ना की काय जाऊ दे काय होते नाही मी नाही बनवत मला पण मी मी कंटाळले.
नाही बाबा मी न बनवते माहिती आहे का? मी अक्षरशः मला आवडतं बनवायला मेन म्हणजे. कारण मुलं माझी आवडीनं खातात ना मग आणि बाहेर नाही खाऊ घालायचं. अ आमच्यात सगळे खाणारेच आहेत. म्हणजे स आवडीनें खाणारेच लोक आहेत माझ्या घरामध्ये
अच्छा अच्छा.
म्हणणार नाहीत ते. कशेही बनव काहीही बनव पण ते खायला ते बस असे आहेत मुलं, त्याच्यामुळे मग बनवते मी. सकाळी पण बनवलं होतं, डोसा वगैरे बनवला होता घरीच. सगळं घरी हो बॅटर बनवून मी घरीच बनवते सगळं, हेल्दी.
खूप छान आहे तुमचं तर.
हम्म नाही. अ थोडसं कारण ते कसं माहिती आहे का आपल्याला थोडे कष्टच कसा कसं आहे माहिती आहे का, आपल्याला थोडे कष्टच लागतात. पण आपले मुलांच्या बॉडीमध्ये चांगलं अन्न जात आहे ना, हे महत्वाच आहे. आधीच ऑलरेडी खूप भेसळ आहे, सगळ्या गोष्टींमध्ये.
हम्म.
मग माझं असतं की जेवढं होईल तेवढं तर मी करू शकते बाबा, कधी तर ठीक आहे.
हां बरोबर आहे.
झालंय माझी पाणीपुरी. हो माझी बनली पण पाणीपुरी या खायला बरं. कारण तर बनल्या माझ्या पुऱ्या बनल्या मी गॅस ऑफ केला आता काही नाही थोडस स्टफ करून मी ट्राय करल की कशी झाली मग मुलं ट्युशन म्ह आले कि मग मुलांना देईल खायला.
हा ते खुश होईल मग.
तानाच बोलून गेलेली आहेत मुलं की पाणीपुरी पाहिजे, पाणीपुरी पाहिजे. मी म्हणलं तुम्ही येईपर्यंत बनवून ठेवते. जावा मग आलेत. की देईन मी त्यांना गरम, मस्त तेवढ्यात पण होऊन जातल तोपर्यंत पु्या माझं सगळं झालं होतं फक्त पुरी फाय फ्राय करायची बा की होती.
मी तर मी तर कध मी आपलं मी कधी कधी ना
मग एक फोटो काढून पाठ. ी सग्या गोष्टीं तुम्हाला आयडिया येईल की बा अस अस. बनवायचं कसं बनवायचं म्हणून थोड एनर्जी म्हणजे तुम्हाला ज हिंमत भेटली पाहिजे ना माझं.
बरोबर आहे हो.
माझ्या सोबतीला राहिलं तर खूप काही बनवताल घरी हा ड्रास्टिक चेंज कुठून आला अस बोलतील घरचे.
हो हा बरोबर आहे तुम्ही मला रोज सांग तुम्ही काय काय तुम्ही बनवताना मग मला फोन करून तुम्ही सांगत जा की हा.
करायचे आपण केलं तर छान छान खायला तर भेटेल ना. मग कसं कोणाच्या घरी खूप काम असतं ना. त्यामुळे पण माणूस आळस करतो की जाऊ दे बाबा आता एवढं केलं आता हे कुठं करत.
ह आमारे सोबत हैच आहे घी मना पुन्हा काम ख आताच आताच मी बसलेले आहे मग असं वाटत आ काय करायचं आता तर बसले मी आता मला दोन मिनिट मला शांत बसू द्या मी आपल्या मुलांना हेच म्हणत म आ दोन मिनट मला शां ब
चालेल चालेल जाऊ द्या तुम्ही बनवताल तेव्हा बनवा पण आम्ही पाठवून देईल तुम्ही खाऊन घ्या आता
हो हो हो बरोबर ठीक आहे ठीक हो का हो ओके बाय